कायं कशा आहेतं तुझ्यां ताई
मि मस्तं आहे तुम्हीं कसं आहे
मी पणं मंजेत कायं चाललंय चहापाणी झालायं
हो झालां नां आंताच झालां तुमचा झालां कां
हो माझं पणं स्वयंपाकच करतेय मी म्हटलं चलां आठवण आली तुम्हांला म्हटलं फोन करूं यां आंज नां मी बनवते आमच्या इकडची पद्धतं एक म्हणतांत शेंगुळी बोलतांत त्यांला ऐकलंय कां तुम्हीं
हां ऐकूंन माहित आहे पणं माहित नाहीं
अच्छा ते नां फुलगे ऐकले कां तुम्हीं हां सांगते फुलगे माहितीय कां तुम्हांला फुलगे फलगे माहितीय अच्छा फलगेला नां कांहीं लोकं कुंळीत पणं म्हणतांत बघां
हां हां
कुंळीयांच धान्यं म्हणजे अं हे मोडं येतं त्यांला असं मटकी वगैरें कसं असतं मसूंर मसूर असतात ना आख्खे मसूर. तस दिसत हे हा त्या थोडं काही काळप सर चॉकलेटी कलर म्हणजे अ थोडासा हा थोडं काळपट कलर कधी लाल सर असतात काही हुलगे असं. मग त्याच काय कर तत आमच्याकडे फुलगे दळून आणतात स्वच्छ धून वाळवून. आणि त्याच्या पिठाच आहे ना शेंगुळी करतात. शेंगुळी म्हणजे काय असतं? ते हातावर म्हणजे आता समजा पीठ थोडस घ्यायचं आपलं. एक वाटी वगैरे चार पाच जणांसाठी छोटी वाटी पीठ आणि त्याच्यात मीठ, मिरची, लसूण, जिरं असं वाटून चांगलं त्याच्यात मिक्स करायचं पिठात. म त्या पीठ पिठाचा घट्ट गोळा करायचा आणि हातावर शेंगुळी करतात म्हणजे शेवाय वगैरे कसं करतात ना हात असं.
हा.
दोन हात पकडायचे मध्ये गोळा पकडायचा. आणि छोटासा गोळा घेऊन ते ताटामध्ये अस
ते बेंद्राला बैलाच्या शिंगात घालतात तश्या टाईपमध्ये ना.
अच्छा हा हा पण हे असं थोडं गोल गोल करत जायचं बऱ्याच वेळ वळत जायचं तसं.
हां.
आणि मग ते हा बनवायचे अशे स पूर्ण बनवून घ्यायचे ताटात आधी. आणि मग त्याच्या नंतर आहे ना अ एकीकडे फोडणी द्यायची म्हणजे लसूण लसूण, लाल मिर आणि ते थोडं शेंगुळीचं पीठ जे असत ना आपण मळलेलं कु
हां.
तर ते पीठ पण ठेवायचं, अ थोडं शिल्लक.
हां.
आणि मग फोडणी द्यायची लसूण, लाल मिरची, जिरं अशी हिंग. आ आणि मग वाटायला थोडी कोथिंबीर घातली तरी चांगलाय जर असली घरात तर. मग फोडणी दिली की. अ मग पाणी टाकायचं पाणी मीठ असं टाकायचं मग ते चांगलं उकळे उकळायला येऊ द्यायचं उकळी आली की मग उकळीतेना हळूहळू ते एक एक शेंगोळी सोडायची.
हां.
असं मग त्याला उग शिजायला पण वेळ लागतो हा पाण्यात हा. ते उकळी मग त्याला शिजायला पण जरा वेळच लागतो ते. पीठ हे व्हायला चांगला बऱ्या च वेळ जातो अर्धा पाऊून अर्धा तास तरी लागतो चाळीस मिनिट वगैरे.
नुसता पाण्यात सोडायचं का पाण्यात, मीठ पण टाकायचं.
फोडणीला मीठ टाकायचं ना जे फोडणीला दिलेलं असतं ना आपण मिरची आता समजा फोडणीला काय टाकायचं मी सांगितलं जिरं, लसूण लाल मिरची बरोबर. मते. आणि थों ते पाणी टाकायचं नंतर मीठ टाकायचं. आणि चांगलं जेवढं आपल्याला रस्सा हवाय ना त्याच्या थोडं एक्स्ट्रा जास्तच पाणी टाकायचं. कारण शिजायला पण ते लागेल ना-
हा मंग त्यात अस ते विरगळत नाय ना शिंगोळे
नाही नाही नाही ते शिजत चांगल आहो विरघळत नाय. उकळीच्या उकळीच्या पाण्यात टाकायचं जेव्हा उकळी येईल का तेव्हा ते एक एक हळू हळू सोडायचं मग त्याच्या नंतर ये ना ते शिजायला त वेळ जाणार मग शिजत शिजत आलं की, त्याच्यात जे आपण थोडं पीठ बघा मी म्हटलं शिल्लक ठेवायला लागतं पीठ म ते पीठ शिल्लक ठेवायचं थोडस साईडला म पाण्यात मिक्स करायचं ते म्हणजे त्याची गुठळी नाय झाली पाहिजे अशा पद्धतीने हूं म ते पीठ ठ ते पाणी जे आस मी सांगितलं न आता मिक्स केलं म्हणजे ते मिसळलं मी सगळं गुठळी नाय पाहिजे ते थोडस पीठ अ असं थोड किती अंदाजे ठेवायचं आपल्या थोडं म्हणजे रश्या घट रश्या होण्यासाठी हे पिठ ठेवायचय. आणि मग शेंगोळी शिजत आली का थोडीफार मग हे हे टाकायचं मी जे आता म्हणते ना मी पाण्याचं मिश्रण पाणी आणि त्या पिठाचं ते टाक त्याच्यात ओतायचं ते म हलवायचं फक्त मध खाली लागू नाय द्यायचं एकदा आपण पिठाचं मिश्रण जेव्हा टाकतो ना त खाली लागलं नाय पाहिजे मध्ये मध्ये जरा चमच्याने तळ हलवायचा म त्याच्यामुळे काय होईल ते लागायच नाय म त्या हया आपण जे नंतर ओततो ना पाणी पिठाचं त्याच्यामुळे घट्टपणा येईल त्याला रश्याला त्या म कारण याला वाटण काहीचं नाहीये ना खोबरे वगैरे काहीच नाही टाकलं आपण कांदा नाय टाकला काहीच,
होय तेच न
हा हे फक्त असंच आणि एकदम कमी तेल वापरून पण ते करता येतं. म्हणजे उलट आरोग्यालाही चांगलं त्याच्यात वाटण पण काहीच नाय असं साधं सिंपल. सोप्प एकदम आणि हे जास्त हा हे बाजरीची भाकरी, ज्वारी चपातीबरोबर पण चालेल पण शक्यत बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी व अजून चांगलं लागतं. सोबत लसणाची चटणी करायची.
हां
पापड वगैरे असेल तर मग एकदम झक्कास मेनू होतो. हा
लसणा चटणी कशी करायची म्हणलं
अ लसणाची चटणी सांगते आमच्याकडे करतात तशी आता तुमच्याकडे माहित नाय मला कशी करतात. आमच्याकडे ना असं लसूण घेतात पूर्ण जास्त एकदम वाटीभर लसूून घ्यायचा त्याचे साल थोडे थोडे काढायचे पूर्ण पण गरज नाय म्हणजे एकदम आपण भाज जीला कस सोलतो तस नाय गरज असे थोड थोडं वरच जे असत ना ते काढायचं कडकवालं. थोडीफार पातळीसाल राहिली तरी चालतय. मग ते वाटीभर लसूण घ्यायचा थोडस अ एकदम वाटी भरला थोडीशीच हे घ्यायचं, पाव वाटीच्या पण कमी खोबरं घे लं, तरी चालतं. सुख खोबरं घ्यायचं जरा किसून आणि
हम!
लाल, मिरची मीठ.
हा!
अ, हे काय करायचं मिक्सरला वाटायचं हे एकत्र.
हा!
आधी पाहिजे तर खोबरच वाटायचं. नाही, नाय नाही. नाय भाजायची? नाही, नाही. आधी हेय ना, मिक्सर लावताना आता पूर्वीच्या काळी पाट्यावर वाटायचे, आता आपल्याकडे पाटे नाहीय आहेत. पाटा नाहीये ना तर काय करायच? मिक्सरला थोडं खोबरं जे किसून घ्यायचं ते लावायचं आधी. म, खोबरं पटकन बारीक होईल. मग त्याच्यानंतर लसूण, लाल मिरची, मीठ असं टाकायचं. पाहिजे तर थोडं जिरं आवडत असेल तर किंचित जिरं टाकायचं. आणि ते परत वाटायचं मग आता बारीक होत नाही, मग अ, कुणाला वाटेल पाणी टाकावं का? तर पाणी नाही टाकायचं. त्याच्यात थोडं तेलाची धार टाकायची.
अच्छा.
तेल आणि मग परत ते वाटून घ्यायचं अस म? हा जरा वेळ लागतो थोडा हलवून, हलवून ते चांगलं वाटून घ्यायचं मध्ये बंद करायचं परत मिक्स करायचं जरा. आणि पर म्हणजे चांगलं बारीक सगळं, त्याच चांगलं बारीक झालं पाहिजे एकदम. असं ते वाटायचं मग झाली लस नाची चटणी, अशी तेच्यात थोडं तेल घालून, जर मिक्सरमध्येध्ये वाटताना आपलं बऱ्यापैकी जर तेल असेल, तर मग खाताना नाही तेलाची गरज.
आमच्याकडं म्हणजे लयकरून लसणाची चटणी करत नाहीत ना खोबऱ्याची कर त्यामुळ लसनणाच्या चटणीच एवढं काही माहितच नाही.
अच्छा, हां म अशी
हा आम्ही फोडणी देऊन
हा, हा, हा, हा. अच्छा, म अशी छान लागते व लसणाची चटणी, पावसाळ्यात खायला चांगली. अ, सर्दीसाठी आणि हे मी जे बोलते नाग कुळी इथ वगैरे. ते पण पावसाळ्यात एकदम चांगले सर्दी वगैरे जा
हा पावसाळ्यात. आमच्याकडं एक आजी होत्या बुजुर्ग. त्या करायच्या पहिल्या मी लहान अस ताना, मग आता त्या वारल्या तवा पसून ते विषयच नाही आज पहिल्यांदा मी ऐकलं.
अच्छा. आणि मामा -आज्जी म्हणजे मला स्वतःला खूप आवडत हे जे कोथचं होतं ना शेंगुळी आता तरी उन्हाळा, अजून पावसाळा सुरू नाही झाला. पण जर पावसाळ्यात वगैरे हे केलं ना... सर्दी जाते... ते. सूप सारखं पिला ना रस्सा... तर सर्दी पण जाते... याने अवो.
हम्म.. पावसाळ्यात... ग... पाऊस वगैरे... थंडी वगैरे असते... अन ते गरम गरम असतं ना खायला पण मस्त लागतं.
हा... मग... आणि ह्याचं एक... म्हणजे... मी... मी... एकदा ऐकलेलं असच. अं... की... जे कुळीथ असतात ना कुळीथ... ते इतके म्हणजे कडक... त्याचं... म्हणजे उपचार इतका कडक असतो हा जीआ... म्हण. एक मी एका व्याख्यानात ऐकलं होतं... आयुर्वेदिक डॉक्टर अं त्यांच्या... की.... अ... म्हणजे कुळथाचे जर पाणी किंवा असं काही... अ... ज्याला हे होतं बघा... काय म्हणतात त्याला मुतखडा
हां.
तर ज्या मुतखड्या झालेल्या व्यक्तीने जर असं कुळथ्याचं.... म्हणजे शिजवून खाल्लं अं किंवा त्याचं असं सूप पिलं... म्हणजे कुळीथ्याचं कोणतंही जर हे केलं तर तर ते मुतखडा पण म्हणत्यात विरघळून हे होतो.
हूहू. पहिल्या काळात लई युज करायचे... आमच्या पण... हो... इथं होत्या ना आजी त्या सांगायच्या वगैरे ना... त्या करायच्या... पण आम्ही... लई म्हणजे... लई लहान बालवडीत वगैरे अशील... मग तव्हाचं एवढे काय.... आठवत नाई ना
हा.
मग तवापासून एवढं माहित होतं की.... तो पदार्थ आहे... पण बनवायचा कसा हा... माहित नव्ह. -ता कधी.
अच्छा आणि अजून पण... ह्याचं एक हे बनवता येतं... तुम्हाला सोपं सांगते कुळीत भिजत घालायचे... हुलगे... आणि त्याच्या... त्याला मोड आणायचे... मटकी सारखे वगैरे
हा हं... ते आमच्याकडं हुलगे ना... अं... किडनी चव वगैरे... किडनी वगैरे खराब झाली... क.... नई.... कि ते मोड आल्यावर नुसतं खायचं परतून... त्यासाठी आमच्याकडं यूज करतात.
अच्छा.... मग मोड आणलेले.... त्याची आमटी पण छान होती अवो होय... हुलग्याची आमटी.
हा.
हम्म. चालेल... स्वयंपाक करती ए... तुमचा झाला का स्वयंपाक?
नाई बनवायचं आता... दोघांनाच... बनवते ना... मग लेट बनवायचं जरा
बरं बरं... चालेल धन्यवाद!
हा.
कशी वाटली माहिती तुम्हाला कुळथाची?
मस्त वाटली.
अच्छा... बरं बरं... चालेल... ठेऊ मग?
हां... चालेल